हम्म आला का आवाज?
हो येतोय ना बोल ना.
होऊ ना, झालं आवरून?
हो बाई आवरलं गेलं सगळं.
तेच ना तेव्हा काम येऊन गेलं होतं ग बाई थोडसं. एक काम होतं पण हम्म.
बर बर. इकडं पण आता बी पावसाचं वातावरण दिसतय.
हो ना इथं पण वात तावरण दिसतय आणि काय तेे मातीचा वास पण यायला लागलाय तर.
हा असं आहे का. बरोबर इकडं पण इकडं पण दिसतोय ना वातावरण म्हणून म्हटलं.
हम्म हवा सोडून दिलेली आहे.
इकड पण हा बाई इकडं पण सोडली परत लाईट चा पण प्रॉब्लेम होतोय इकडे येत जाते येते जा
बाई ग आमच्या इथे पण तसाच प्रॉब्लेम आहे बाई.
हो ना. झालं जेवण?
नाही ना अजून चालू आहे स्वयंपाक दादा आता आला ना मग आता अ शिजवणं चालू येण चिकन.
बर बर. काय चालू हे मग?
काय नाही ग बाई बोर होत.
हो ना.
हम्म दिवसभराचं काम काम काम
काम काम बरोबर.
आता उद्या नाही
हो. इकळ सगळ्या पावसाचं वातावरण हावा पण सोडून दिलीय.
ओ ना इथ पण हवा चालू झाली.
हो ना ग
नेटवर्कला प्रॉब्लेम येतोय वाटतं म्हणून ना,
हो ना हो ना.
हम्म मध्ये आवाज कट होतोय.
बर बर. काय चालू आहे मग बाकी?
नाही बाई व्यवस्थित हे.
काय म्हणते?
व्यवस्थित हे म्हंटलं.
हो ना.
हम्.
तुम्ही का लेट जेवण करतात ग उशिरा जेवण करतात का?
हो ना उशीरा उशीरहून जात आम्हाला नऊ साडे नऊ हून जात.
असं आहे का परत सगळ घरात ल भांडी वगैरे घासणं आवरणं, झोपतात किती वाजेला मग?
आम्ही जोपतात साडेदहा आणि तर अकरा असं. हा नाही मी काय विचारात होती, तू इंजिनिअरिंगला हे ना आता?
हो.
अ मग तुम्हाला असं स्कॉलरशिपच राहतं का नाही.
नाही ग बाई मला काहीच नाही भेटत.
नाहीय का?
हम्. हम.
म्हणजे असं तुला आज नाही भेट नाही तुला आज नाही भेटत कासं सगळ्याच स्टुडंटला तसं असतं.
अगं पप्पा गव्हर्नमेंट ला आहेत ना, आम्हाला नाही भेटत.
हो का बरोबर आहे.
ह बाकीच्याना भेटत ना मुलांना आहे ज ह े हजार भरले का तिथून बाकीचे कॉलरशिप येत बाकीचे घरून भरावे लागतात.
हा बाकीचे अशी रिटर्न येेतता म णे
हो ना, हो ना, हो ना,
हम्म..
तेच.
काही नाही उद्या आहे ना, आमच्या इथ धुळ्याला ते. कोणचा टीटीचा पेपर होता ना.
होय हो ना ग ऐकलं बरं का मी ते बातमी.
तो फुटून गेला ना तो.
कसं काय फुटून गेला गं.
काय म बाई.
ते ईटीचा पेपर हो आर मी पण ये ना मोबाईल बघत होती. मग न्यूज मध्ये आलेलं टी टी टी म्हणजे टीचा पेपर फुटला ब असं.
हम.
अ धुळ्याला फुटलं का?
नाही ग ब इथं नाही मोठ्या शहरामध्ये झालं असं.
हो ना पेपर कॅन्सल झाला ना ग.
हा कॅनसल झाला ना.
खूपच पेपर फुटून राहिले आहेत ग तीी सध्या.
हो नाग भाईत काय करणार आहे गरीब गरीब विद्यार्थी. ते काय करणार आहे बरं.
काय करणार आहे खरं आता नीटचा फुटला मागे ते किती भयंकर झालं पाहि ते नीटचं.
स ना भाई
अ एवढं एवढं स्टडी कर न दोन वर्ष एका पेपर साठी स्टडी करत आ अभ्यास करायचा. परत म्हणजे लास्ट मध्ये अ.
ती कोणची नावलौकिक अकॅडमी होती त्याच सगळ्यांवर केस झाला होता ना.
हो ना, हो ना अरे त्यां ना म्हणजे पहिल्यापासून सगळा पेपर दिलेला.
हो भाई.
असं नाही करायचं ना ग बाकी. कि गरीब घरचे मुलं क करतील मगक मध्ये फरक पडतो ना मग.
तेच ना मग आणि असं कुठला बी तर सऊन जात
आता टी टीचा पण पेपर ऐकला मी.
ह तेच ना मगबाई क सरवून गेला.
आणि दिदी मागे आली होती. तो कोणता पेपर होता ग मग.
तो नेटचा होता.
असं होतं का....
हम्म...
बरोबर...
त्याच काही नाही प्रॉब्लेम. काहीच नाही झालं.
नाही तेच काहीच नाही झालं.
हम्म......
विश्वास येऊन जातो ना ग मग असे पेपर असे लिक होऊन जातात फुटून जातात.
हम्म.... ते आमचे इथ मराठी हिंदी शि... होणारे शिक्षक होते ते सांग... तर ते अचानकच सांगितलं. म्हणे मॅडम म्हणे टी. ई टी. चा पे पर अ..... कुठला म्हणे तुम्ही देता का म्हणे तुमचा.. म्हणजे तुम्ही देणार होते का अस.. किंवा तुमची मैत्रीण वैगैरे..
हा- हा......
म्हंटलं नाही सर माझ तर डी. एड. बी. एड. तर नाही झालाय. म्हणे तू ते पेपर.... कुठून गेला म्हणे कॅन्सल होऊन गेला म्हणे माझं असं. डोक्यात गेलं नाही ते.. मग नंतर डोक्यात आलं की नाही हा... तू उद्या टी. ए. टी.... चा पेपर आहे. माझी पण फ्रेंड आहे ना... आणि मैत्रिण आणि तिने. तिचा पण उद्याच होता. तर म्हटलं हा... तो.. का...? हं.... असं करून मग लक्षात आलं.
अ.. हो.... ना...
हा... हम्म.... तिला फोन केला तर म्हणे.. हो ग बाई म्हणे.... फोनवरर फोन चालवून गेले म्हणे.. कि पेपर फुटला... पेपर फुटला...
बरोबर..
हम्म.... काय करणार आहे...
काय नाही ग बाई आता काही विश्वास कोणावर ठेवायचा तेच नाही..
तेच ना...
सगळं पेपर फुटून राहिलेत. कुठं काय होतं. कुठं काय होतं. विचारूस...
हा... आणि आता तरी कुठता येत माहिती पडून जात. पण अगोदर नाही माहिती व्हाय चं. हम्म... हम..
बरोबर आहे. हो.. आ.. ना.. आगच सपून जायचं.
हम्म...
तेल...
तेच ना कोण लोक घाबरत पण नाही.. बाई..
बरोबर. काय चालय मग तब्येत वगैरे कशी आहे?
तब्येत वगैरे व्यवस्थित ए बाई.
असं आहे का?
हम्म... तुझी तब्येत कशी ए.
ला....
म येऊन जा ना मग
यायचंय मला धुळ्याला मला काम ये.
हो का
माऊचा व्हॅलिडिटी सबमिट म्हणजे जमा करायचं ये ना
हो का
हम्म मग तिकड यायचा प्लॅन म्हणजे विचार चालू ये माझा
असे डॉक्युमेंट सबमिट करायचे ये का?
हो हो ते सगळं तिचं व्हॅलिलिटीज जमा करायच ना
हा सगळे डॉक्युमेंट्स लागता ना मग एक फाईल राहते पूर्ण ती जमा कराव लागते तिथं
हो ना हो ना
हम्म हा आमची मम्मी आमची मम्मी पण तिकडच बाजूला काम करा म्हणजे कामाला ये ना तिथ
आस का
हम्म
असये का बरोबर
मग तिथं आपने ऑफिस पण बघू शकता माया मम्मीचा
हो का
हम्म
काय नाही ग बाई ते इकडं ना नंदुरबारकड अकरावीला चालते ना व्हॅलिडीटी काढायला
हो चालते ना
आणि धुळ्यात नाही चालत तिथं फक्त बारावीत असताना निघते बाई तर मग काय झालेलं अकरावीला आम्ही माऊचं रेडी करून सगळं तयार केलं
हम्म
घेऊन गेलो बाई तिथं फॉर्म वगैरे भरलेला मस्तपैकी हा गेलो सकाळमध्ये मम्मी आणि मी पोहोचून गेलो तिथं मग तो म्हणे अ म्हणजे ते सांगत होते की इथं आपल्याकडें अकरावीला नाही चालत बारावीच चालत. ते म्हणे म्हंटलं बाई ग
जसं त्यास डॉक्युमेंट्स पडलेले आता परत कागदपत्र सगळे घेऊन जावे लागते त्याच्याकड
नाही बारावीला चालत काढायचं.
हो ना
आणि बारावी नंतर बी चालत बी ए
हो ते आपण हो हो पुढच्या शिक्षणाला चालत ना
हम्म
आणि ग सगळं पण कॉलेजमधून काय पंधरावा फॉर्म वगैरे घ्यायचा आणि काय तेवढं दोन तीन कागदपत्र
म्हणे कॉलेज मधून फॉर्म देता ना ते तर उलट लवकर काम होतं.
लवकर काम होत हो ना बाई माझ पण काढून घेतला होता बाई मी तर बारावीला असताना लगेच काढल होतं.
आणि मी बारावी हो तेव्हाच कधीतरी काढलं होत बाई माझं पण लक्षात नाही.
नाही मी बारावीत असतानाच काढून घेत कारण की मला ऍडमिशन साठी पाहिजेल होतं ना ते इंजिनिअरिंगला. काम काय नाही ग बाई, दिवस कुठ निघून जातात. लवकर लवकर माझं तिसरं वर्ष चालून गेलं समजत पण नाही.
बय ग तू तरी आपण तरी काढून घेतलंय शिक्षण करत असताना माझ्या दादाच अजून निघाला नाही आणि त्यानी श अं न काय नाही न त्याने बारावी नंतर बाहेरून शिक्षण केलं. मग काय ब ते शाळे जवळ नाहीच भेटला ना.
हो हो हो
हम्म
नाही बाई आता मावचं पण मला लवकरात लवकर काढावं लागेल.
हम्
टाळून घेतला ना मग दिदी टेन्शन नाही राहत बाई नंतर पुढं.
तेच ना आणि ना शिक्षण चालू असतानास काढून घ्यायचा नाही तर पुढे मग जास्त अडचण येते.
हो ना खूप अडचण येते, म्हणूनच माझं काढलं गेलंय दिदीचा काढलं गेलंय आता माऊच पण लगेच काढून घेणार मी.
हम्
तेच ना
आमच ते बहिणीच पण आता हे जॉब साठी लागणार होता ना म्हणून मग लवकरात लवकर तर काढून घेतलं बाई तिचं पण बर लवकर भेटून गेलं.
हो गं बाई बरोबर आहे जॉब साठी लागत ना.
मग तिथं लागत होत तिला अर्जट मध्ये
अ ह
खर तर लवकर येऊन गेलं ते
हो ना दाखवू बरोबर
माऊ पण येऊन गेली.
हम्म तेच ना
बरोबर
आणि पाहुणे पण आले होते म्हणे.
आ..
कोण कोण पाहुणे आले होते घरी
बाई ते बाहेरच आलेले होते मग काका न ते वगैरे ये दादा..
हम्म
येण जाण चालूच आहे सध्या तरी
तेच ना मग ते दीदी सांगत होती म्हणे पाहुणे आलेले आहे थोडस व्यस्त चालू आहे.
हा.. आणि आम्ही नाशिकला पण गेलो होतो ना दिदी मग तिकडे फक्त दोन दिवस
हम्म
मग तिकडे होतो मग दिदी धुळ्याला होती तेव्हा तिकडंन आणलं लगेच पाहुणे आले आस पाहुणे आले होते आज गेले मग ते
हो हो
हम्म सध्या चालेू आहे पाहुणे वगैरे
खत.
बरबर!
चालेल बरं मग बोलू अजून नंतर हूं
काय म्हणते?
बोल म्हटलं.